हऽऽहॅलो,, काय करायल्यास,, आहे कि तू..
आहेेत..
हम्म..
म जेवण तेन झालं,, काय नाही बसलंय आता आवरून..
हम्म, हम्म..
तुझ आवरला घरातलं.
हो, आवरलं आता सगळं..
शाळा चालू झाल्या तव्हापासनं गडबड चालूआय नाही जराचऽऽ
होय,, ते तर आहेच. आमचं तर सकाळ सकाळी असत्या शाळा त्यामुळं लय गोंधळ उडाय लागलाय..
होय,, आमचा मुलगा काय आ धा अकरा, अकरा वाजता जातोय सोड शाळेला खरं तो जाऊपर्यंत तेवढं पिडतोय मला आंघोळच करायची नाहीयेय. मी आज जेवणारच नाहीयेय, मी आज शाळेलाच जाणार नाहीयेय, मी म्हटलं दोन दिवस झाले म्हटलं शाळा चालू झाल्या आणि लगेच कुठं सुट्टी मारयला लागल्यास अस म्हटलं जा म्हटलं आज शाळेला..
हा हा.
मग गेला बई आज..
होय,,, आमच्या तसं सकाळ सकाळी असतंय त्यामुळे झोपेऽऽ झोपेऽऽ आलेल्या असत्या,,, गार वातावरणात झोप एक लागत्या लवकर,,, ऊठू वाटत नाही.. त्याला आम्ही आज क नाय साडे सहा वाजल्यापासून उठवत होते.. ऊटनाच लवकर काय केलं नं, साडेसात ला गडबडीऽऽ उटवून त्याला आंघोळ वगैरे घालून पाठवलोऽऽ त्यात पण तिजं नखरं ही भाजी नको मला पालेभाज्या पाहिजेल होत्या तिला परवा तांदळीची भाजी तिला आवडलेली जास्ती. ‌
हो अगं चांगलंय होय उलट चांगलाय. ते भाजीतून खातेत ते चांगलय त्याला देत जा खायला.
हम्म मग जरा डाळकांदा केला होता आज गडबडीत मी मग ते नको मला तेच पाहिजे म्हणून चालू केलंती मग जरा दही आणि डब्यात घालून दिलं दही संगं खा म्हणून.
होयच की लय हे असते ग आमच्या आता बघते शाळेत भाजीत त्यात काय मला नाही खाणार नाही म्हणतय, आजच्या दिवस खा बाबा म्हटलं चपाती पण दिलं सोड सोबत खर शाळेत पण खायला पाहिजे नाही शिक्षक ओरडतात आम्हांस येत मी टिफिन देतता पोर शाळेत भात खाहीत नाही बोलत.
हा हा. अवघडच पोहरांचं एक शाळेचं
हो अग ते आम्ही म्हणजे जे आम्ही काणी त्यां आमच्या शाळेतल्या तिनं मित्र मैत्रिणतनी आम्ही सहिझन पार्टी कर हाय काय मग त्या वेळेला मग मला म्हणतात तू बिर्याणी कर म्हणून सांगालतीत मग मला एवढं सह सहज जर जमत नाही ग ते मी कधी लईस त करत नाही मग म्हटलं तू करतेस हे माहीत झालं म्हणून त्यांना आणि मी तुला फोन केलं. मग मला जर असं रेसिपी सांगतेस काय
हो सांगते ना.
बोल.
आता क्वांटिटी आता ज चौघजण किंवा पाच जण जेवणार असतील म्हणजे भरपेट म्हणायला गेलं तर तर एक किलोची बिर्याणी बास होत्या म्हणजे एक किलो चिकन आणि एक किलो तांदूळ डिले राईस आणायचा डिले राईस न छान होत्या बिर्याणी. म्हणजे सुट्टा होतोय ना तांदूळ तो.
होय होय.
मग एकीकड चिकन घेतलं ना कि ते व्यवस्थित स्वच्छ धुऊून घ्यायचं त्याच्यामध्ये जरासं आलं लसूण पेस्ट परत हळद आणि चटनी, मीठ हे सगळं जरा आणि भरपूर असं मस्त मसाले म्हणजे धनाचे धन्याची पावडर, जिरा पावडर म्हणजे असं घरात जे जे मस मसाले अवेलेबल असतात काणी ते भरपूर क्वांटिटी मध्ये घालायच त्यामध्ये आणि तेल जरासं सोडायचं तेल आणि दही. घालून मॅरिनेशन ला ठेवायच, जरा फ्राय कांदा केलेला असतोय ना तो जरासा घालायचा आणि मॅरिनेशनला एक अर्धा तास ठेवायच भिजत ते म्हणजे छान अस आत पर्यंत जातय तो मसाला.
हा, हा.
मॅरिनेट होतय तोपर्यंत कांद्या कांदा आणि टोमॅटोची प्युरी करून घ्यायची.
ह ह.
म्हणजे आता एक-एक किलोच आहे, त्यामुळे म्हणजे टॉमॅटो अर्धा किलो आणि कांदा अर्धा किलो घ्यायचा दोन्हीची प्युरी व्यवस्थित करून घ्यायचं आणि दुसऱ्या पातीलामध्ये म्हणजे ते अर्धा तास झालं ना कि तेल घालायचं जरासं जास्ती तेल घातलं की जरा ती प्युरी वगैरे केलेली असते ते घालून व्यवस्थित असं तेल सुटू पर्यंत भाजायचं जस चटचट आवाज यायला त्यातलं म्हणजे पाणी असते, ना ते सगळं ऑब्झर व्हायला पाहिजे. हा. पाणी वगैरे ऑब्झर झालं ना की मग आणि जरा अर्ध पिशवी म्हणजे आता दहा चं पकेट येते ना, पिशवीचं दहीचं. तर एक अर्ध पाकिट त्यामध्ये घालायचं. आणि जराशी दही, बाकीच्यांनी जरास चट नी, मीठ वगैरे आपल्याला पाहिजे असेल, तर घालायचं वरूनं, ते सगळं - घातल ना आणि जरा तेल सोटूपर्यंत भाजायच जरा झाकण ठेवून ते व्यवस्थित तेल वगैरे सुटलं ना, त्याला की मग ते चिकन मॅरिनेशन केलेलं ते घालायचं त्यामध्ये मग ते पण जरा अर्धकच्चं म्हणजे एक सेवेंटी ऐटी पर्सेंट शिजवून घ्यायायचं ते पण, शिजल ना की गॅस बंद करायचा. तोपर्यंत दुसरीकडे पातेलं ठेवून त्यामध्ये तो डेली राईस ठेवायचा घालून शिजवायचा. ते पण एटी-नाईंटी पर्सेंट शिजवून घ्यायचा. जरा खडा मसाला घालायचा त्यामध्ये, ऑइल वगैरे घालायचं. शिजवून घ्यायचं. ते शिजलं की मग गॅस आणि परत मग इकडे चिकन बंद केलेलं असतं ना? तो गॅस ऑन करून. मग ते मा तांदूळ वगैरे सगळं घालून घ्यायचं त्याच्यावरती पाणी निथळवायचं व्यवस्थित.
हा हा.
ते तांदूळ त्यामध्ये घालायच, जरा असं कलर, फूड कलर आपला ते दुधात घालून घालायचं ते म्हणजे छान लागतय भात फूड कलर वगैर घालून जरा असं तेल जरास, सोडायच तूप वगैरे सोडायचं वरून. आणि जरा फ्राय कांदा, कोथिंबीर वगैरे मारून, म्हणजे झाकून दम द्यायचा त्याला चांगला एक दहा पंधरा मिनिटं. अम्म, हा वाचूर शिजवून घ्यायचा.
हा हा.
तुला करू का थोड्या वेळात?
बरं बरं चालतय चालतय.